हॅलो
हॅलो.
झाले का जेवण बिवण? जेवण झाले.
जेवण हो झाले तुमचे? हा काय? काही झोपते काही अभ्यास करते
हा का
तुमचे भैय्या ते झोपले असेल?
लय वेळीचे ज झोपले आज अभ्यासने केलं आज पहिलं सांतापासूनच झोपलेले ते
हो दमल्या असते जास्त आज
हा आज खेळायला गेल तिने शाळेतून आल्या बरोबर खेळायला गेल ते
हा मग ते कोरड होतं ना अजून पाऊस नव्हता
हा त्यामुळें आजथळून घातलं नाही
त्याच्यामुळे झालं असेल
हो.
बाकी काय केल काण कामस
घास काम प नाही ग आज झोप येतली
ह
हा
बरंच जमलं मग आज एवढं पाऊस पाण्याची झोप घेतली तर
पण ते वलं होतं ना मग जमतं नव्हते वल्या
हा घरातलं काही नाही हे नच नाता जाळी नाही साचवते
आता काहीच नाही आता ते सगळं आवरलं आता काढलं बीत पे सादळायचा ना
हर व्यवस्थित उन्हाच सांगून जातं ना
हा
याची उडदाची तुम्ही पाऊस पडल्यावर करता का?
नाही नाही अगोदरस केले होते
मग काय?
ते नंतर लय चिकचक होते ना आता?
हा ते म्हण म्हणजे यासाठी थोडं हे झालं का थंडा वातावरण तावा करता काही काही ना उन्हाना पण जास्त येऊन जाते तर
उलून जाते ते
हम्म ती फॅनच्या हवेत तर सुकावं लागतात तेथ नंतर काते ती
हां किती कॉल झाले तुमचे?
माझे का हे आता चौदावा चालू आहे
हा का
हम्म.
आता ते वाट आता जाता नात काय मी ते कितती जण पस्तीस क पत्तीसणते आता काय माहित
हा.
ते आणटीच्यात फोनच लागणार नाही ते कोणी येणार नाही
हा का ते जास्त कॉल झाले मुळं ते होत असेल ती एकावाजत
हा आणि साक्षीचा पण तसं होऊ राहिलंय
साक्षीचं पण झालं ते साक्षीचच लागणारच नाही
आ
माझी मग एस कॉल गेली ना सारे
मग माझे आता मी तुम्हाला पहिल्यांदा बोलले तर ते सेकंदच वायलय.
हा का.
एक मिनटं पण पूर्ण नई होईल तू.
नाही. मग माझ ना म्हणजे कॉल तसेच गेले आणि तुमचा माझा कॉल झालं, तिथं वज फक्त म आताच हेज्यावर लागला.
हा का, आता या वेळी कुणा लाग ना पहिल्यांदा लावून मी आता मोबाईल चार्जिंग लावून दिले. मला राहत झोपून मग काय तिले वेळ हा म्हणलं आता काय लागत नाही, सकाळीच हु म्हटलं पुर्ण करू.
हम हा, नाही होत म्हणल्यात तुच परत, ट्राय करून मग झालं तर होऊन जाईल बा.
हा, बरं झालं केलं त म.
हा, ती म्हणती की थो -थोडं फार मग द्या आता कामाचं कसं काहीन काही दुसरसचं काम निघत घरी आ कोणी.
हा, आण ते कसं मोबाईल सोबत राहत नाही ना.
काम काय एका ठिकाणी नाही चालू राहत बघं, माणसाला कुणीकडं जायला तो आपल्याला कुठं पण काम असतं.
हा आणि सोबत असलं कि, मग काही नाही वाटतं.
हम्म, सोबत असलं मग माणूस म्हणतं नाही, हिच्याकडं वेळ आहे आपण थोडा कॉल करून बघू आपण यांना.
हा.
मग केलं जातो कॉल मग, असं ना मग उद्या समजा, आम्ही मळ्या कडे राहती राहू आणि ते दुसऱ्या मळ्यात राहते मग, त्याच्या मुळे काँल कुठं केला नाही.
हा, मग. आ संध्याकाळी त आवरत का, शे ते शेतातून आल्यावर भाजी पोळ्या भांडे पूर रड त्याची
ते आणि ते आज इतकं चालू होतं ना.
हा.
आज सगळं सम- सामायन ते स्वयंपाकाची जोडदार मुलांनचं केली की.
बरं.
नाही आज खिचडी करायची होती, खिचडी सामायन ते काढलं.
हा हा.
नाही आज खिचडीचं करायची म्हणे. लेक म्हणती न-लहानी मुलगी म्हणती शिराचं कर.
ते आहेच ते य एकचं झालं, घेतला तर सांगतो.
आ.
मग एक जे बोलाला म्हणाले ते, करूनच द्याय लागत.
हा मग, ती म्हणती शिरा कर हे मोठल बहिणी म्हण म खिचडी करा. त्यांच दोघं केलं मग ते व्यवस्थित जेवले. आणि त्यांनी जोडजाड केली ना, आज मिरच्या हे केल्या अ लसूण, बटाटे, कांदे
मग त्यानला खायचीच होती.
हा म्हटलं की, आम्ही स्वतः हे करू म्हणे पण मग काढून तुम्ही टाकून द्या आता. म्हटलं तुम्ही कालून पण टाका मी सोलेन.
हा का,
हा, ताईच लगीन हाय, आत यु म्हणे तुम्ही लय दमल्या ना निसती आज आमच्या पुरती फक्त खिचडी करा, म्हणे बाकी स्वयंपाक करूच नका तुम्ही, आज भाजी अण पोळी, खिचडीचं करा म्हणे.
ह
मंग खिचडी म्हणे आम्हाला खिचडीच लई आवडून राहिली म्हणे आता
ह
केल्यावर पण आज आम्ही करील म्हणे खिचडी लय छान झाली ना लय छान झाली ना हम्म छान झाली आज खिचडी
मग सगळं ते आहे ना केलं
आ मी मळ्यातंच होतो तेव्हाच त्यांनी सार्व आम्हाला फोन केला म्हणी इ का आम्ही खिचडीची जोडझाड केली तुम्ही टमाटे घेऊन या ते घेऊन या म्हटलं बंर बाबा आणतो
त्याला मनापासून खायचीच होती
हा
आवरलाट काय मळ्यातलं काम नाही
मळ्यात नाही ना मळ्यात काम बाकी आहे की
ते अंजेली ताई मला त्या दुसऱ्याचा नंबर देणार होते आणि तुला मी व्हॉट्सअपला टाकणार
ते कॉल लागत नाही ना मग
त्या तिक नई त्या लक्ष्मी हा त्या लक्ष्मी आई कडल्या त्यावेळी त्यांन्ला पण येली म्हण
ते चालू नव्हतं ना इतक्या वेळेचं त्याच्यामुळे मंग पुढं
ती रेंजचाच प्रॉब्लेम आहे वाटतं वरतून
आ मग ते ती आता लागलं त्याच्यामुळे म मला तर बोलूनंच घेऊ हम् बाकी तुमचं काय चालू हाय
सासूबाई ते झोपल्या असतील
हा पोर्या किती वेळची झोपल्या त्या पण झोपल्या
हा का जे दमतो ना दिवसभर हे कर कर
हा तब्येत बरी आहे का तुमची हा तब्येत बरी आहे तुमची
हा चांगली आहे ना हा सर्दीनं ते झालं होतं आता बर आता बंरं आहे जरशी
हा
ते वल्यामध्ये ना आम्ही म्हणजे या हते समजा पावसामुळं वल्लचं दररोजचं माळवं तोडाव लागत भाजीपाला बाजारसाठी मंग कुढं वल्ल होऊन जातं सर्दी होऊन झाली
हा
एकाला सर्दी झाली मंग सगळ्यांना सर्दी होऊन जाते
हा मंग आता का
ते आपली वाफ लागती ना
हा
ताप तेे येत्या आपल्या सारख्याला तर मंग मुलांना पण गालतं ते
त ते लहान मुलांना इन्फेक्शन तर होतं ना
हा
तेव्हाच मी आता माझ्या लहान्याला दोन तीन दिवस वाफ दिली मशीनी
हा नाही म्हणत नाही आम्ही आता मशीनीची वाफ बंद केली बाई ते एकदम सवय लागली का जास्त मग त्याच्यामुळेळ सवय लागून जाती जबाब द्यायची आपल्याला समजा बाहेरच वातावरण रास्त पाण्याची तिची सवय लागली का मग ही निवडी मुला कस आपण ती मशीन जॉब देतो त्याची सवय लागली ना ते म्हून जास्त दड जात ते
हा
त्यांनीला ते वातावरण सुटवत नाही काही नाही मशीन जबाबदऱशिवाय सर्दी मोकळत नाही मग आपले समजा पाणी उकळते पाण्याची बी दिणे नुसते प कही नाही टाकले ना त्याच्यात गरम पाण्याची तेवढ्यावर पण मग कपनी बनत ना मोकळ राहते पाात ते
हा
नाहीत मग एकदा जर कप बांधलं म म्हगले अवघड होऊन जातो जास्तच लांबणीच देऊन जातं मग ते दावखानून ते मग कप म्हणलं का डॉक्र र लवकर अऍडमिट करून घेत्या
हा
ते खोकल्यावर निघून गेला मग
हम् मंग काही नाही वाटत तेवढं म्हण ते काही काहीचं काय आहे जड खोकला राहतो काहीचा कोरडी डास राहते ना ह तच्या गसत ते जास्त खोकला ते एवढं चांगलंय काय
हां खोकलाचं पण हो् हतं मग ते
अ ते म्हणजे डायरेक्ट हे ना शिराण तेच येऊन जात त्या खकल्यान
ह मड ना
हम्म म् फोटर दे दुखतडोक